हॅलो! हा बोला त
बोलण मायू आता. हे द्या लागतील पुस्तक मध्ये दे का! करतो ना बोल. हॅलो!
हा बोला ताई,
हा काय करून राहिले मज
काही नाही बा आता स्वयंपाक चालू चालू होता.
ब्रयली.
हॉटेल स्वयंपाक चालू होता.
का आली होती माझी इथ,
हो हो हो हो तुमच्या इथं मीटिंग चालू होती ना?
ह मिटिंग झाली आमची.
हो काय हो ना माझा स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक. ह ह ह हा हा! तु तुमचं काय चालू आहे.
माझा काही नाही मिघलंता लई. गेली
हो का!
हॅलो!
हा मला रेसिपी विचारशल तुम्हाला,
हा म्हटलं लाईन गेली म्हटलं आताच.
हा ना हा ना हा ना ह ना मला रे रेसिपी विचारायची त ना तुम्हाला ढोकळ्याची. काही नाही स्वयंपाक झाला म्हटलं रेसिपी. रेसिपी विचारायची ढोकळ्याची.
असं.
हा सांगता का मला रशिपी.
हा हा सांगता ना म्हटलं,
हां सांगा सांगा सांगा,
रवा आपल्या रवा घ्यायचा म्हटलं एक वाटी रवा घ्यायचा, अर्धी वाटी बेसन घ्यायचं,
हो काय.
सदई घ्यायचं म्हटलं. मनोती पोळी टाकायची अर्धा चमचा म्हटलं खात तेल टाकायचं आणि चांगलं फेनून घ्यायचं म्हटलं ते,
हो हो मग हो फेन आलाक छान होते नाही.
फुगल्यासारखं झालं की मग त्याची हे करायच म्हटलं.
हो ह थोडी वाफेवरर.
हा वाफेवर करायचं आणि वाफेवरच काढलं की, म्हलं एकदम मोहम होते म्हटलं चांगलं होत एकदम,
हा हा ना मग मंद मंद मंद वेफेवर ना?
ह मंद आचेवरच,
हा हा मंदाचर हा तेच म्हटलं,
हा हा एक. गोष्ट नाही
हा ना ह ना ह ना तेच म्हटलं छान एकदम छान होते.
हो एकदम छान येते म्हटलं,
हो हो काय
हा
ना ना मी पण आता तुम्ही सांगितले की अशाच प्रकारच करणार मग उद्या सकाळी
तर म्हंटलं आपल्या साबुदान भाजायच म्हंटलं अं साबुदानान भगर एकत्र करायचं
हा हा हा
हा एकत्र करायच म्हटलं आणि तो असा मिक्सर बारीक पीठ काढायचं हो ते आणि बारीक पीठ काढल्यानंतर त्यांच्यात आ पण म्हटलं तिखट गखट हिरव्या मिरच्याच म्हटलं बारीक करून टाक त्यांच्यात ते करून टाकायचं मीठ टाकायचं आणि ते टाकलं कि ते भिजून घ्यायचं म्हंटलं भिजून घेऊन थोडा वेळ म्हटलं झाकून ठेवायचं हो आणि ते करायचे त्याचे इतके छान लागतात म्हटले
हो उपवासाचे
हो हो
हो.
ते म्हटलं थोडं. अस अस तेल टाकलं आणि ते टाकले की बस खूपच चांगले होतात म्हटलं होऊन येतात
हो ग हो ना ह ना ह ना
हा
हा मला येतच नव्हते बरं धन्यवाद तुम्ही हे दिले हो काय छान आलते नाही
हा एकदम चांगले वाटतात म्हटलं खायला चांगले वाटतात आणि त्यांच्या
आ
शेंगदाणीची चटणी करायची त्यांच्या सोबत हा असे चविष्ट लागतो ते म्हटलं चांगले लागते एकदम
ह का हणा हणा हणा मला हे उपवासाचे नव्हते माहित आपपे मी आम्ही अ आम्ही अ साधे करतो हा हे उपवासाचे नव्हते मला माहिती आम्ही हा आम्ही माझे साध्य सांगू का तुम्हाला
हा हा सांग ना
हा आम्ही हरभऱ्याची डाळ तांदूळ एकत्र करायचीे अ त्यात लागे एक हा एक समजा अर्धा किलो हरभऱ्याची डाळ अर्धा एक किलो तांदूळ
हा हा
ए एक वाटी मुंगाची डाळ एक वाटी उडदाची डाळ
हा हा.
असे सर्व प्रकारच्या दाडी घ्यायच्या आणि त्या आम्ही जाळ्या कर. परतो. दडतो आमच्याकडे चक्की आहे घरची तीन तीन नंबरची प्लेट. लावून ह मग ते नंतर मग ते एक दि दोनक तास समजा भिजत घालायचे. भिजून आल ते मा हे. हा मग मग त्याचे नंतर मग त्याच्या तापून. हा हा त्याच्यात मग आपण टमाटे पालक आलू. अ कांदा आपल्या चवीनुसार सर्व टा कांदा तर बारीक करू हा आपे पात्र हा मिक्सर नाही बारीक नाही बारीक. चिरलेलं मिक्सरमधून नाही हां बा. बारीक चिरलेल नंतर मग ते आपल्या पात्र्याला तेल लावायचं.
हा.
हा मग आपल्या चवीनुसार तिखट मीठ टाकायचं. होळ तिखट मी आपल्या चोईंस टाकायच त्यात आणि ते पूर्ण. आपण तयार केलं की नाही प मोठ्या पात्रात हा त्यातलं मग ते आपल्या पात्रात टाक. काय मग मंदाचे वर ते हो करायच
हा मंद आचार होऊ द्याचं
हा मंद आचर हो त्याच्या त्याच्याही सोबत छंगदाने चटणी केली िती अेच तुमची तुम्ही सांगितली की उपवासाची रेसिपी
हा
छान लातात सकाळच्या नात्याला हा हा सकाळच्या नात्या
असं ह ना आता तुम्ही सांगितले ते एखाद्या वेळेस करून पाहाला गेल
ह ना ना तेचेटलं आता तुम्ही सांगितली की ते मग मी आता आता उपवा आला की आता सोमार होता मला पण आ आज आज तुम्ही आता सांगितली आता आम्ही एखादी एखादच
हा आता अकरा तारखेची एकादशी आहे ना
हो का अकराची आहे नाही म आता मी तुम्ही सांगित की नाही हे अकरा तारखेला करील
कर्जा ना कर्जा अकरा तारखेला
हा हा हा होऊन तर करेल करेल मला उपवासाची रेसिपी माहतीच नव्हती
हम्
हा हा बर सांगितले तुम्ही माझी माझी पण तुम्ही करून पाहिज काय
अं
माझी माझी मी रा सांगितली ही रेसिपी घेतलं तुम्ही पण करून पाहिजा
ह मी करून
हा म्हणजे आपल्या पूर्ण आपला भाजीपाला आहे की पूर्ण बारीक करायचा त्या त्यात चिरून बरा असा मिक्सर मधून काढून नाही पूर्ण टाकायच त्याच्यात इतकं छान होतात ते ह एकदम छान होत ते आपपे
ह ना तस कविित्र लागतच चांगली लागत सिन्मा
हा हो एकदम चव चांगला लागते त्याच्या चव एक चटणी करायची. त्या चटणी दि असस मग जिरं लसूण सर्वच टाकाय सांबार. सर्वच टाकायचं त्या चकणीतही आणि थोडी अशी पात बेसनासारखी बेसनाून थोडीशी आपली घट्ट कडी करतो क नाही
हा
तशी फोोलणी देत त्याला तेव तेवढी करायची घट्ट हम्म हम्म हा जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही हा मध्यम खची
हा
हम्म हम्म हम् काय चालूय मग तुमची तुमची मिस्टर काय करता तुमचे मिस्टर काय करतात
ते अ डोसा करत असत का म्हटलं
हो करतो पण तुमची रिसिपी सांगा ना आमचा आमी सांगतो मग तुम्हाला कसा करतो
डसा म्हणजे आम्ही आमचा साधाबाध आहे म्हटलं डसा कसा आहे तंदड मी एक किलो तांदूळ घेतो अर्धा किलो म्हटलं हरभर्याची ाळ घेतो त्याचे हा ते म्ह तांडूर धुवून घेतो आम्ही सावलीतळू वाळू घालतो अ ते दाळे ते चक्कीवरून दळून आणतो आम्ही आणि हिरं ते टाकूर
हा हा हा हा
तिकट बिकट नाही टाकत आम्ही आणि बसते उरलं की आपण आय ते करतो की नाही
हा हा हा हा
त्या आय त्या् सारखे म्हंटलं करतो आम्ही
हो कण त्याच्यासोबत काय खायचं मग
आणि त्याच्यासोबत मग आपल्याला कोणाले वाटलं तर रस्ता करायचा नाही तर मग शेंगदा्यांनी तिथ चटणी करे त
हो कोणी कोणी आलूची चटणी करते रोल रोल तयार करते आता हा हा हा आम्ही मग आम्ही तुमच्या सारखंच करतो पण मग आम्ही कि नाही र आलूची चटणी करतो अस त्याचा रोल तयार करतो म्हणजे त्याच्या आतमध्येध्ये आलू आलू चटणी घालतो आणि त्याचा असा रोल तयार करतो मुलांच्या हाती देतो
करून देत
हा हा मग या मुलांच्या हाती देतो तो मग ते मस्त असे तोडून तोडून खातात हा हा हा हा
ह
तेच म्हटलं मग असाच करतो आम्ही तुमच्यासारखा
हा
तुमचा झाला संपाक वगैरे स्वयंपाक झाला का तुमचा
नाही स्वयंपाक राहिला आता करीन म्हटलं स्वयंपाक म्हणजे आता कि नाही
हो हो ना ह ना लईन गेलीती ना
हा लाईन गेली होती आता आली लईन
हा हा ह तुमची मिटिंग मग तुमची मीटिंग मटिंगलू त कोणी बाया आलं त्या का
हो हो ते आमचे ग्रामसघात आहे क नाही राम संघाचे ग्राम संंघाची मी अध्यक्ष आहे की नाही
हा हा तर मग ते आले असतील नाही तुमच्या बाया वगैरे
म्ह तुमची सई द्या म्हणत
हो काय मग त्याची मिटिंग तया झाली हा ना हा तेचत म्हटलं मी हम् हम हम्म हम्म
हह
हा मी तुम्हाला कॉल केलता ना आधी
हा तुम्ही पाहिलाता का तुमच आडनाव काय आहे असं काय हा
तुमचं सरनेम
अ ना
हम् हम् हम आखे अमु
तुमच्या घरात किती सदस्य आहे
एकूण पाच
अस
हं हं मुलगा
आमच्या घरात सहा आहेत
हो काय कोण कोण
म्हणजे मुलगा यक सून आहे नात आहे नातू आहे
हो काय हा हा
हा आम्ही दोघं
हां आमच्या घरात आम्ही दोघो सुनबाई न गे मुलगा आहे मुलगा डॉक्टर ट्राय वेटर्नरी नातू आहे हा मुलगा मंग सकाळी विझिट देत असते
अ बरं ठीक आहे म्हटलं ताई दहा मिनटं झाले, आता ठेवत म्हटलं.
हो हो हो हो ध धन्य धन्यवाद ताई. काय? म्हटला?
ह हो धन्यवाद तुम्हाला ही माझ्याकडून.
हो हो माझा कॉल उचलत जा फक्त काय?
हा.
आ
हा आ.
माझा कॉल उचलत जा म्हटलं फक्त.
हो हो उचलत जाईन ना तुम्ही उचलत जा जा.
हो हो मी तुमचाही पण उचलत जाईन माझ तुम्ही उचलत जा. हा हा हा ठीक आहे. ठीक आहे.